हॅलो.
हा बोल.
झाली का झोप?
कायची झोप ग. झोपली नव्हती. झोप नाही येत. टी व्ही पाहू लागले. पिक्चर लावला होता. पाहू लागले. आता लाईट गेली. पाऊस चालू आहे तर.
पाऊस चालूय का?
हा. जोरात येऊन गेला. तिकड नव्हता का?
इकडे ते इतका ऊन आहे बिचारे. पाऊसच नाही आला आणि आमची विहिर ही आटली यावेेळेस तर.
हू हू मग.
मग काही नाही. नळाच आहे म्हणा पाणी पण तेच ना.
आ. हो. इकड पाऊस आहे बाबा. उन्हाळा आहे आमच्या इकड. दोन- तीन दिवस झाले ऊन आहे.
आमच्या इथे तर ऊनच आहे बाबा. इतकं ऊन आहे. असं उन्हाळ्या सारखं ऊन हाय.
उन्हाळ्यात पाऊस पडला आणि पावसाळ्यात ऊन पडायल इकडं.
काय ना. हो ना. आमच्या इथे पाऊसच नाही आहे. उन्हाळ्यातही पाऊस नव्हता आला काही.
हो का. नाही इकड आलता. खूप वेळेस आलता. हम्. झाली का तुझी झोप.
झाली. मी आताच उठली आई ते सांजीला चालली.
हम हम.
हुं.
हो.
काही नाही अटेंडन्स लिहत होती, अटेंडन्स लिहायची सांगितली होती सरांनी.
हम हम
म्हटलं लिहून घ्याव, मग आजून टाईम नाही भेटत नंतर.
नंतर जीवार येते व
हम्म
आमचं रात्री
हा, मग रात्री कस उशिरा झोपलं की मग सकाळी उशिरा उठलं की मग जिवार येत ना
हाव
हो, पण आता अटेंडन्सही असं आहे की आधी पेन्सिलनं ल्याव लागतंय आणि मग पेनानं ल्याव्ह लागतंय
त्येलाच गिरवायच पेनानं
हा, नाही ग म्हणजे आधी पेन्सिलन ल्याय ची सरांना दाखवायची, काही चुका-बिका नसल्या पाहिजे त्येच्यात ह हां आणि मग करेक क्षण, करेक्षण होते ना मग जर का चुका वगैरे असल्या तर मग मग पेनानं लिहायचं तर उद्या सरांना दाखवायची आहे, हो हम्म या वेळेस पेरेंट्स इतका पिटकर हाय शाळेतले भयानक
पहिली ते चौथीच हाय न तिच्याकडं?
पाचवी, पाचवी पहिली तर पाचवी हम्म क्लास टीचर मी पहिल्या वर्गाची हाय.
हाव का हम्म
काही नाही बाई गरमी लई व्हायली गरमी लाईट गेली ना पाऊस यायला तर
हम्म
हम्म
ना
काही नाही ब
मला काही नाही ते, आधी रेकॉर्डिंग येत होत्या रेकॉर्डिंग आल्या कि मग ते रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणते ते लिहून पाठवायत होते तर मग मी काय केलं माहितीय का? ती रेकॉर्डिंग सुरु केली की लगेच माइक सुरू केला.
हा हा
टायपिंग करण्याऐवजी ते माईक मध्ये बोमलते मग ती पाठवून द्यायची.
हा
तस तिला, मंग ते झाले बघ ते झाल ते आणि मग आता कसं आहेेत रेकॉर्डिंग यायलिया आणि त्याच्यात दुरुस्त करा म्हणते. ते लिहून पण यायल, पण दुरुस्त करा म्हणते.
हाव का, हम् मंग दुरुस्त करायला लागत अशील ना?
हाव तिथं आता यायलय लिहून, चुकीच असले कि दुरुस्त करण लागायला
हां हम्म
म
काही नाही म आता, म्हटलं लिहून घ्याव हे.
हो!
हाव मंग. आई चालली होती ते आमच्या बाजूचं ते नाही का परळीकर त्यांच्या घरात घरची सुन, सुनीची सांजी आहे.
हो का. हूं! हाव सलून.
हा ओ काय सालू इचा काय फोन नही. सालूनीचा आता एक फोन नही, हावं का हूं.
कट बी करता येत नाही काय कि मला. तिचा कटकरू राहिले पण ती दहा दा लावायलीच लावायली.
हा!
हूं!
हूं!
म!
काही नही बई.
हू! हू तुल सुट्ट्याच नही का आता परभणीला यायला?
नाही ना मी येणार नाही आहे, माला सुट्ट्याच नाही भेटतां.
चार पाच दिवस काढायचा.
बाप्पा चार पाच दिवस दोन दिवस इकडे मला बरं नाही इतकं, तरी मी सुट्ट्या नही काढू राहिली.
हू यायचं नंतर काय होतंय. जाऊ दे मग तेव्हा हं लेकराचं नाव ठेवतील तेव्हा ये. हं!
तेव्हा येईल.
हू तेव्हा येतो.
तुझी आई येईल ना?
हो आई येणार आहे ना.
कधी?
काय नी तिच बरंय एकतीस ला येईल ती.
हाव का?
हू! आई नही आता चाललीच ये तयारी करू राहिली त ब्लाउजं टाकलं ते घालतानी.
एक बी ब्लाऊज नही हु राहील ते सगळे ब्लाउज फिट्ट हू राहीले.
सुधरली का?
हू हे साडी घालून चाली काय? दुसरी घाल न एवढ्या चांगल्या साड्या देती सोडून.
सुधरल्या काय कि त्यां.
हा सुधरली ना मंग का. हू ही घाल ना ही निडी. ती घाल म हं ही खालची, ही ही वरची दोन नंबरची. हां. चांगलीच आहे त्याच्या खालची पण चांगली आहे ते येलो वाली ऑरेंज वाली तो ऑरेंज हम्म नको मला एवढी भारी बर खाल हॅलो.
हा.
बोल.
काही नाही मग.
हॅलो, आता काल ग आप पण हे आता बोलले ना याचे पैसे कधीे येतात काय माहित.
काय माहिती बाई तेच बोलले मी दोन तीन दिवस झालं किती दिवस झालं पंधरा वीस दिवस झाले झटाय र तर आज आले सकाळी.
हा. पूजा मामीला दोनशे आले, रेखाताईल दोन हजार आले.
बाप्पो! त्यांना ते आधी आधी त्यांना आधी उघडल्या ना, आपल्या नंतर सांगितलं असंल.
नाहीेय. त्यांना आपल्या सोबतच उघडलं रेखाताईंना, पण त्यांना नाही का पटापट पटापटा टास्क केले.
अ हं कुणाला बोलल्या एवढ्या?
ते अमृता ताई, बाली ताई, बाली ताईची सून, आम्रपाली
हौ. त्यांनालाही किती मोठे भेटले, अमृता आत्याला त्यांना
हा, ते बी याले, त्याले बोलत होते ना मग.
हौ, काय ओ माय कोणाला बोलावं आप पण आपण बोलतो, आणि ते मुद्दामूण बोलायचं म्हणलं कि मला लईच हसू येते.
हौ, मलाही हसू येते. मी तर वैशू नी मी इतके हसत होत
पहिले पहिले लई हसू येवं, सवय झाल्यावर काय वाटत नाही.
हां. सवय झाल्यावर काही नाही वाटत.
त्या दिवशी, उजू काकूचा फोन आलता. उजू काकू म्हणे मला फोन लावता येईन झाले म्हणे मला, पेष्ट करता येईन आणि कायच कर ताई ना मला, सांग बरं म्हणे, एक काम करूनच मी फक त आलेले कॉल उचला म्हणलं, मी लावतो फक्त.
हा, त्येच्या स पैसे भेटतात सपना ताईला त्याचेच तर पैसे भेटले, नुसते आलेल्या कॉलचे. हम्म त्यांचे त्यांच्या हेच्यावर लागूच नाही राहिले कॉल.
ते घरातल्या घरातच बोलतेत काय की.
हां घरातल्या घरातच बोलतात ते.
हौ. हम्म म.
हावू न काही नाही मग बाई, माझे आता दोन राहिले. पंचवीस ल मग पंचवीस झाले की, अजून दुसरें येतात. राजूमामाला फोन केलता, लावू का म्हणून.
हम्म.
राजुमामा म्हणे, मी बाहेर आहे म्हणे, नंतर एक दीड तासाला लावजो म्हणे. मग, मी झोपली होती. मल बरं नव्हतं वाटत. नाही, लागून नाही राहिला, मी लावून पाहिलतं न मघाशी. मी म्हटलं, लागून नाही राहिला म्हटलं.
एकून पण तुला, तू मला लावायली मी तुला लावायले. तेवढं लागायलं. बाकी बाकीच्यांना लागणं झालं, माझ्या हेच्यावून.
हा. मग त्या दिवशी तसंच झालं. मला वैशुला लागत होते, आणि वैशूचे मला लागत होते. बाकी कोणालाच नव्हते लागत. आणि आता, वैशु सोबतची सेकंद संपले.
हाव. ती पूजा काकूला लाग ना, कुणालाच लाग ना. त्या वैशू वहिनीचं झालं काय की सगळं?
हाऊ का! वैशु हा. त्यांचं ना त्यांचं तर बाई, मी तर त्यांना एकही कॉल नाही लावला. माहित आहे का? बाली ताईने दोन कॉल लावले होते.
मी लावला नाही. जावू द्या म्हणलं.
मी महिमाला लाव फक्त एकदा, दोनदा लावलता दोनला.
ती काय करायली आता?
महिमा ताईनं, बँंकिंगचे क्लासेस करून राहिली ना!
हो का!
तीन, चार वर्ष झाली. ते बँकिंगचे क्लासेस करून राहिले.
हम्म!
नाही, काही नाही म्हणते, ते जो म्हणे, जोपर्यंत नोकरी लागत नाही मला तोपर्यंत
नंतर नाही झालं तर, बोंबलत बसं.
तीन वर्ष झाले लग्नाला, तिसरं वर्ष चालू आहे ना!
अ मागून पुढे सलोनीला झाले बी, मला बी व्हायला.
मग! नाही, पटकनच प्यायची माहितेय का, मग जास्त वेळ झाला ना मग कडू लागते. होत नाही लवकर.
हम्म! तर माझ्या इथं माहिती आहे का, माझी जाऊ आहे ना दुसरी तर तिला म्हणजे सक्की नाही, चुलत तिला लग्नाला आठ वर्ष झाली नववं चालू आहे आता, तिला अजून पण नव्हतं तर कोण, कोण म्हणालं की, माझी सावली पडली म्हणे तिच्यावर तर आता तिला हाय
हो का बाप रे, बाप इतक्या वर्षा न
हो, आता नववं सुरू आहे त्यांणला, लई, लई, लई पैसे घातले ना आता लय राहिलं तिला
हो ना!
असं राहते मग, हं की, नाही झाल्याव समजेल मग
हा मग त राहूदे राहूदे काही मी ऐकत ती कोणाची तिल तिच्या मनाचंच करायचं असतं
ते तर काय म्हणते तर ते म्हणतेत नवऱ्याला लईच खाती काय की म्हणते ही
हा माहित आहे का विकी फक्त महिमाचे डोळे कापले आहे विकी महिमाने डोळे दाखवले विकी चूप
हम्म हे म्हणतेेत बाबा मला लई छान म्हणतेती नवरा बायको दोघे ही जण लई भीती काय की म्हनेती
नाही का विकी महिमाला सोडतच नाही कुठे एकटा जाऊचं देत नाही कुठं तिच्या सोबत सोबत मागे मागेच राहते. बायल्यासारखं हव ना
एवढा हाती
हा नाही रं
असं काय लव्ह मॅरीजनंच केलेलं हाय काय कि
हा जाऊदे बाई चागलं चालू हाय त्यांचं मग विकीनं मोबाईल घेतला ना आता आयफोन
त्यांना घेतला कि महिमानं घेतला.
त्यांना घेतला त्यांना त्यांचा खराब झाला होता ना त्यांना घेतला.
हम्म काही नाही कोणी घ्यायला बाई आजकाल आयफोन
आयफोन छपरी लोकं घेऊ राहिले आपण काही ते आयफोन मध्ये पडलेलो नाय
फोटो साठी चांगला हाय बाई ते अंजलीला तर काही समज ना झालं म्हणं त्याच्यातलं नसताच घेतला तिने
ते नवीन थोडी घेतला सेकंड हँड घेतला.
हाय ना हम्म
तिला मी विचार तो पडला म्हणे अठ्ठावीस तिचा नवरा सांगत होता ना अठ्ठावीस मध्ये पडला म्हणे अन दोन एक हजाराचा चार्ज झाला म्हणे असा तीसचा पण लागला पूर्ण
परवडलं ना
हा मग परवडला.
नवीनच हाय फक्त वापरलेला असन दोन-तीन महिने
हां
हा फोटोची